हॅलो,
हॅलो,,
काय कराल्यास?
झोपलोय, बोला की?
का? आजार आहेस.
हम्म,, डोकच दुकायलय झोपलोय.
द
डोकं दुखायलय,, थंडी वाजाल्या
हाय काय? डोक आहे काय तुला?
हय
हा मऊ त्या का दांडी भरणार आहेच वाटतं आजारच म्हटलं.
ह नचट
उद्या सर् नाहीय म्हणणा येणारार पहिला
ह, हो
हम्म,
शेट्टी कर,, काय करत्यास बग
होय, होय, किती वाजता आलाय घरी?
हा,, आवाज याल
हम्म,,, आणि तुझी मैत्रिणी कुठे य?
नाही,, गेली घरला.
हां, तिला फोन लावल तो, फोन उचलना झालती.
हम्,, गेले असल त्याचे मिस्टर येणार होते,, फोटो सिलेक्ट करायला जाणार होते.
हा,, ह, मी,, दुसऱ्यांना फोन लावालोय तुला,, म्हणजे ते म्हणत आहे, पहिला तुलाच फोन करायचां मग दुसऱ्यांना म्हणजे लाळ दुपारी तुला फोन केल ती वाटत ना मी.
हा, हा, हा
हा,, मग ते कार्य पयला पूर्ण करा,, मग दुसरं कार्य करा म्हनायल.
हा हा
हम्म चहा पिलीस काय?
पिलो तुम पिला का काय कराल?
पिलं काय नाही मी पण आत्ता झोपून उठल आणि फोन केले.
हाडी बदल नाही कायच?
छ उद्याच बदल आता?
हा अ येऊपर्यंत पला ये घलतो मालेला पला झोपतो ज. तू कोणाला हम्म असं कापस न जरा यलता. डोकं. हम्म सकाळी पित्ताचे गोळे खाल्ले त्रास वालवण्या. तरी पण आता
एक रोशीन काय किम
हम्म आणि घरीतलं.
हम्म आणि का?
काही वा निवांत.
निवांत उद्या कुठं जायचं ठरलंय?
काय माहिती काय सांगितलं? नाही का सगळे दु सर गेल्यानंतर तुम्हालाता झोपून सुट
हो आज दुपारीच चालणार होतोय.
हा
कसं काही सांगितलं नाही की मला ते बोलवून.
नाही सांगितलं का नाही आता. दुपारी हम्म
दुपारी याला असेल की गुरव्या.
हम् हम
ह त्या हम सोमवारी यांना सांगितलं लॅब. स्लॅब दिले ते चेस्ट ब्लड करून
केवढी होती पोरगी ती?
पोरगी बारा वर्षाची आहे.
बारा वर्षाच्या आहे होय. मग फोन कोण केलं सरांना?
धीरज दा एक्सरे करून फोटो पाठवली.
का गुरव्या करत नाही?
कळत नाहीत त्यां नाही धीरज दा नाहीये चव्हाण मॅडम
असं आणि मी असल्यावर मात्र मला करायला सांगते.
हम् पण जात नाही सरांच्या कड काय विचारायला जात नाही काय नाही.
घाबरत असेल ते.
ह् बा
हम्म हम् हम्
आणि काय?
तुम्ही हा वगैरे पिला क नाही हाान असत
मी चहा पि चहा बिस्किट खाल्ले
नाष्टा वगैरे करत नाही आता का
नाही दुपारीच खाल्लेली नाश्ता करून झोपलेली दुपारी
ह ह
हम् हम ह नाही आज हाफडे होता ना माझा मग येताना ते स्प्रिंग डोसा म ग मंचुरियन आणि भेळ घेऊन आलतो ग ह
हम
मम्मी आणि मी दोघीच आहे ना मग दोघंजण खाल्लं आणि झोपलं मम्मीला काय जेवण करू नकोस म्हणलं काय तर येताना घेऊन येतो म्हणलं ग
हा हा
मग ते खाल्ल्या आणि झोपून टाकल ना
हम् ह
हो हो
ह
तू काय खालीस
दुपारी जेवलेल्या आ आल्यावर चहा पिऊन झोपले
चहा पिलेस कशाला पित्त झाले कशाला चहा पिल्यास
चहा पिल्या शिवाय जमत नाही, घरात चहा लागतोयचं.
होय, काय? हम्मम! हम तू कुणाला फोन केलतीस का नाही?
नाही, आज कुठं केेलोय, कुणाला कुणालाचं केेलो नाही.
सकाळी केलतीस वाटतय की,
हम्म माझा आणि माझ्या मैत्रीणच ते झालंय सहा वेळा करून.
पाच वेळा झालंय.
सहा वेळा.
झालंय? हम्म! मी करतो काय कोणच नसते सगळी बीझीच असत्यात उद्या घेऊन, येतो काय? होय, उद्या मास्तरनी तेच करूया हा.
हम्म!
सर नाही उद्या करायला येतयं, आणि काय?
काय नाही निवांत.
ह ह किती कॉल्स झालेत तुझे?
माझ पंधरा झालेत की.
पंधरा झालेत, त्यातले पण किती हे आहेत.
नाही, म्हणजे सगळे झालेत.
सगळे झालेत.
हम
अजून पंधरा पाहिजेत, माझ फक्त पाचचं कॉल झाल्यात.
हम्म!
अ ह ह
त्यातलं पण, हे कोण उचल नसलं की आणि
नाही नाही तस सात झाल्यात, दोन उचललेले नाही आहेत आणि पाच हे झालेत.
ह ह
ह ह
कोणाला करायचा प्रॉब्लेमच येतोय
तेच की, आता काय कर? घरी कोणाचा तर मोबाईल घे आता ते इन्स्टॉल कर फक्त. त कॉलिंग साठी तेवढंच.
नाही नाही तेचच करालोय.
मम्मीचं नाव टाक, आणि मम्मीला बोलायला सांग. पोर काय बोलू म्हणजे द मी तुमचं बोलणार नाही, असं मम्मीला बोलायला सांग.
ह ह दिदी हाय की दिदी करत्या आमची.
हा दिदीला सांग करायला? हम्म! आणि काय?
काय नाही मग निवांत आहे.
निवांताय शिवनी-शि- शिवकन्याला फोन केलतो ती कुठे गेल्या? त्या मावशीकड.
आता का
काय माहित.
हम्म!
ह अह
उद्या सुट्टी घेणार आहे म्हणालती, उद्या परवा घेऊ काय विचारालती मला.
घेणार होती, ती ती तिचं काय अजून फिक्स नाहीये.
उद्या घेईल खरं मला वाटतं?
काय माहीत आ- आणि संडे ला घेईल.
हा
हा ती नवीन सिस्टर आलती वाढतं की,
होय ठीक हे.
हम्म हम्म.
हा एक होती सिस्टर ती पण आलती.
अजून एकट्या मॅडम त्या
हम्म. आलत्या की त्या होत्या.
होती व्हय?
काल काही तर केल्यात वाढत ते कांड सांगत बसल्या होत्या.
काय कांड केलंय कोण?
तीच का अजून ऐक आहे काय ती?
काय कांड केल्या?
कोणतरी बहिणीचा मित्र काहीतरी होता.
हम्म.
हम्म. तो काल करत पंचवीस वेळा कॉल केलाय म्हणे. बहिणीने पैसे घेतलेले फी भरायसाठी म्हणून फी मागायसाठी केलता. असं म्हणत होती ती.
बापरे!
इथपर्यंत आलता म्हणे हॉस्पिटल मध्ये.
म
ते ब्रदर एक आमचे होते त्यांच्याकडे दिलती म्हण फोन बोलायला.
कोण ब्रदर?
लॅब मध्ये ब्रदर त त्यांच्याकडे दिली.
हा.
म?
सांगत होती.
हे कोण सांगितलं ती स्वतः सांगितली काय ते ब्रदर सांगितलीत?
ती स्वतः सांगितली.
लाजच नाही.
मग ते गप बसलं?
काय माहिती हे कोण ह्याला का बोलायला दिलस?
हम्म.
कोण तो असं वगैरे विचारतात तिला? हम्म. भिल्ली होती म्हण खू
तिला का फोन मग? हम्म हम्म हम्म. हम्म हम्म. हा हा.
हम्म.
आणि काय?
आणि न
निवांत झोपा काढ आता निव
हम्म. झोपायची की आता काय काम हाय?
हम्म हम्म.
हम्म.
तू तुमच्या ह्याला पण सांगू शकतेस की इन्स्टॉल करायच त्याच्यावर बोलायचं ग.
हम्म. चालतय की तसं पण बघू आता काय हुतंय.
दोन कोण तर भेटलीत झाल की त्यात तिच्यासोबत सहा वेळा तिच्यासोबत सहा वेळा.
ये नाही बाई. खरं पण नाही कळत.
म्हणजे झालं की.
हम ते हो ग
हूं!
हूं!
कशाला ऊगचच, दुसऱ्यांना कुणाल सांगायची काय गरज पन नाही.
करत असताना पण
हा झालं की, आम्ही तिघी, आणि ते दोघं, म्हणजे झालं की
हम्म पाच जण म्हणतात.
हूं अजून माळ ते दोन, तीन राहिल्यात वाटत कॉल तुला, तू करणार एकच झालाय वाट त माझ्यासोबत
होय मी एकच केलाय, आता उद्या पण करते.
हा ह ठीक आहे, चालेल म बोलूया नंतर
हां हा ठीक हे.
ठीक ठिऊ काय हूं बाय.
हांम.
हूं!
ब